हा येतोय मॅडम आवाज. तुम्हाला येतोय माझा आवाज?
हा येतंय.
मी तुम्हाला आता तर ती स्क्रीनशॉट शेअर करत होतो तेवढ्यात तुमचा फोन आला.
होय का हा हा.
हा. ते कसं म्हणजे कुठं नवीन नवीन असल्यानंतर कळत नाही ना.
हम्म.
आता मला सांग तुम्ही ह्यो जो मला तुम्ही कॉल लावलाय, ह्यो मला तुम्ही पहिला फोन केलाय?
हो. नाही याच्या आधी पण कोणाला तरी केलेला, पण ते लागले नाहीत ना.
मग त्यात सबमिट झालेत का असं मला विचारायचं आहे.
हो झालेत बहुतेक.
झाले ते? मग तिथं तुम्हाला कार्य किती शिल्लक दावत्यात?
एक.
म्हणजे चार कॉल झाले तुमचं, आता माझा एक झाला म्हणजे पाच कम्प्लीट होत्यात.
नाही काय झालेलं ते मी कॉल करत होते, कॉल करत होती म ते सबमिट सबमिट असं करत करत परत ते नऊ कॉल झाले.
काय सांगताय मॅडम
चालत नाही का?
नाही मग तुम्हाला ते म्हणजे आता तुमच ही जी माझ्या सोबत बोलता ना?
हा. हा.
ह्याच प पेमेंट जमा होणार आणि त्याचं निम्मंच जमा होणार.
मग त्याचे एवढंच पाडवणार का.
नाही आता समजा जवा तुमचं पूर्ण टास्क होणार आहेत कम्प्लीट
हां. माझे हां.
त्यावेळी तुम्हाला पूर्ण पेमेंटमध्ये सगळी हिस्ट्री दावतो तुम्ही किती बोललाय? कोणासोबत बोललाय? तुम्हाला कोणत्या कॉलचे किती पैसे मिळाल्यात हा ते सगळं दावतय.
ते झिरो झिरो दाखवाय लागलेलं सगळं आणि एक कॉल शिल्लक राहीलेला हा झिरो झिरो सेकेंड हा हा हा.
हा. त्याच काय एवढं नाही म्हणजे आता तुम्ही माझ्यासोबत बोलता हेच पेमंट तुम्हांला मिळणारच आहे मी मगाशी तुमच्या सोबत बोलो ना ते पण पेमेंट मिळणारच आहे अस तुम्ही कॉल फक्त चाल राहायला पाहिजे आठ सेकंद नऊ सेकंद म्हणजे आठ मिनट नऊ मिनटं किमान चालला तरी चालतोय काय प्रॉब्लेम नाही सतरा सेकंदड जर तुम तुमच माझं कॉन्व्हर्सेशन नाही झालं.
हम्म.
म्हणज समजा मी आताुमच्यासोबत बोलाय लागलो आणि सतरा सेकंद मी तुच्यासोबत नाही बोलो तुम्ही माझसोबत नाही बोलला हा तर ते ऑटोमॅटिक रिझाईन केला जातोय कॉल.
होय का म्हणजे कंटिन्यू बोलायला लागतय.
हा म्हणजे सतरा सेकंद गॅप नाही दिला पाहिजे. हा सतरा सेकंड म्हणजे कंटिन्यू बोला पाहिजे म्हणजे व्यवस्थित काय तर संभाषण वगैरे हे चालूच पाहिजे आपल्यात
हा हा म्हणजे असं कोण कोण कॉल लावून साईडला बस खेळतील अस
हा म्हणजे आता समजा तुम्ही रेकॉर्ड केलं साठ किंवा मीे रेकॉर्ड केलं तुम्ही दुसऱ्या मोबाईल एखाद रेकॉर्ड चालू ठेवलं किंवा मी इकडंन ठेवलं तस नाही चालत ते मु कॅच करत असतात बरोबर काय बोलणं चालू तुमचं दुसऱ्यासोबत काय बोलणार मी तुमच्यासोबत जी बोलतो ती दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलून चालत नाही आहे असं.
होय का? हा हा हा.
त्या विषयावर बोलाय लागत
हा हा हा.
हम्म अस आहे ते.
हा हा हा.
ते आता नवीन पण काहीतरी निघाले ना ते पैसे वगैरे भरायच.
काय म्हणला?
ते आता पण काय तर चालू निघालेय ना ते दुसरी एक माझी सिस्टर आहे तिन सांगितलेलं की त्याचे पैसे वगैरे भरून या हे कॉल अस का ते पैसे भेटतात ना तस.
नाही नाही मी विचारलं इथं साहेबंना इथं माझ्यापशी ते अमरल म्हणून आहेत. ह ती साऐबच हायत हा ती करत्यात पेमेंट वगैरे काहीही भरायचं नाही म..
हा हा हा नाय माझी एक बहीण हाय तीनअ अ अ पुण्यात पुण्याला राहते ती मग तिचा कॉल तिचा कॉल आलेला मला मग ती काय बोलली.. अ अ काही तर पैसे भरायचेत कितीतरी हजार रुपये पहिला आणि त्यांच्या बिल्डिंगमध्येध्ये दोन वर्ष तीन वर्ष झालंकरत्यात त्यांना दो दिवसाला काहीतरी.. पाचशे रुपये असं काहीतरी भेटत्यात वाटत.
हम्म...
हम्म म्हणजे आपले दिलेले पैसे पण भेटणार आपल्याला आणि ते पण कंटिन्यू राहणार वाटत अस.
ग्यपमध्ये पैसे वगैरे काही इन्व्हेस्ट करायचे नाहीत फक्त कसंय माहिती आहे का? गुगल म्हणा किंवा मायक्रोसॉफ्ट म्हणा, क्रोम म्हण. म्हणजे वेगवेगळळे अप्लिकेशन आहेत त्यांना आपला डाटा दिला जातो समजा आता तुम्ही आता तुमला जी एक. टास्क कंप्लीट झाल्यानंतर जी एडिओ येणार आहेत...
हा..
ऐडिओ... म्हणजे काय येत? तिकडन आ जेवलाका वगैरे अस येत मग तुम्ही ते टाईप करून पाठवता. हा तो डाटा त्यानी सेव करून ठेवत्यात आणि समजा आपण व्हॉट्अपवर एखद्या सेबत बोलत असतोय मि.. तुच्यासोबत व्हॉ्सअँप वर बोलायली मी. त मी टकला आता समज मला मराठीत बोलायंय तुच्यासोबत अ आणि मी इंग्िशमध्ये टाप करणार ना जे वण झालं का असं इंग्लिशमध्येध्ये तिथ खाली लोघी मराठीत येतं बघा
हो हो
हा तो डा तिनी सेव्ह करत्यात आणि जची रॉयल्टी म्हणून आपल्याला त्याच
होय काय हे काय पैसेवर भरायच नाही पहिल्या दुसऱ्या दिदी ने मला जे सांगितलं ना ते तिने पैसे. वगैरे भरायय का सांगित ना
नाय नाय पैसे वगैरे काहीही भरायचचे नाही
हम म्हणजे, ते विदर् क्वेश्चन ते चांगला आय.
हम्म
ते तसं सांगलेल पैसे वगैरे भरून येतात पैसे म्हणजे आलेत लोकांना म्हणजे जेवढे पैसे भरलेत तेच. पण येतात आणि वरती एक्ट्रा पण येतात अस. खरं किती खोटं किती माहिती नाय हं हं हे असलं काय माहित. नाय त्यांना किमो देऊया आता आता माहिती झालंय आम्हाला पण.
नाय आता बरंच म्हणजे त्या ग्रुपला वगैरे ऐड आहे ना त्या ग्रुपमध्ये बघा कमीत कमी दोनशे सत्तर लोक आहेत.
हा ते आत्ता माहिती झालं ना किती दिवसापासून य वहिन आहेत त्या माझ्या. त्यांच आता म्हणजे माज्या त्यांच पण आत्ता काहीतरी सहा म्हणजे वर्ष झाल लग्नाला झालंय पण त्यांच कॉन्टॅक्ट माझ्याशी आता झालाय त्याच्या त्याबरोबर. ते असं असं आहे. मी करत होती. पैसे वगैरे मला भेटलेल्या नंतर मी आता.. घरी असता तर बघा तुम्हाला करायचं असलं तर असं म्हणल्यात त्या म्हणल ठीक आहे काय हरकत नाही घरी बसून करायला.
बरोबर आहे कि काय घरात बसून काय करायच तवा.
ठीक आहे हे कर कर म्हणल बघूया आणि भेटतय तर म्हणल बघूया ट्राय करुया काही इन्व्स्ट वगैर काही करायचं नाही तर ठीक आहे म्हणलं. मग ते पहिलाच स्टाक कॉलिंग चा आला म्हटलं हे काय? बरोबर नाही म्हणलं हं हं कॉल आता कोणा बरोबर करत बसायच
आणि कसं तुम्ही येत मॅडम आता तुम्ही एक आलात मी तुम्हा एक टोटल मी तुम्हाला काय नाय. प्रियांका अ अआणि की म्हणजे ती शिरोलची एक मुलगी आहे तिचं पण लग्न झालंय काही प्रॉब्लेम नाही. ती पण अशी म्हणजे एकदम तुम्हाला ते समजून सांगाल ती ना.
हा.
त्याच्या मोबाईलवरचा टास्क कम्प्लीट करून तिजा आईचा नंबर ऍड केलाय.
हा हा होय.
मेसेज व्हाट्सअपला मेसेज करतो तिच्याकडनं तिच्यासोबत पण बोला म्हणजे तुमचे तीन वे ती तर आराममध्ये होऊन जातील इथंच.
पण आता ते मध्ये नऊ झालेत ना कॉल म आता लागणार नाय ना कॉल माझा.
तुम्ही तीस कॉल करू शकताय अजून काय प्रॉब्लेम नाही.
म ते सबमिट सबमिट असं झालंय ना चालते तरी पण.
तर तुमचं जोपर्यंत तीस कॉल होत हे होत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही काही ही करू शकताय तीस तीस कॉल झाल्यानंतर मगच तुम्हाला पुढचा टास्क येतोय.
हम्म हा म ते ऑटोमॅटिक पुढचा कम्प्लीट झाला आणि पुढ कॉल असा टास्क काय काय हा.
ते टास्क येतोय हम्म. मी तुम्हाल त्या दोघींचा पण नंबर देतो. ती शिरोची जे तिजा पण देतो आन प्रियंकाचा पण देतो.
बरं बरं ठीक आहे.
प्रियंका माझी काही बहीणच आहे आणि ती दुसरी शिरोलची आहे ती मी तिला फोन केलाता आणि आता मुलगा दो दोन मुलांसोबत पण बोलले मी पण मुलांचा राहू द्या तुम्हाला म्हणजे मुलांचा बोलायचं जरा वेगळं वाटते ना मुली जेवढे असल तेवढं बरं पडते हा.
काय बोलायचं समजत नाही ना.
आता मला पण तुमच्यासोबत बोलताना काही बोलायच समजतच नाही पण कसं आता अ म्हणजें जरा पहिला बोलले असतो ना त्यामुळे थोडाफार एक्सपिरियन्स असतोय ना त्याज्यावर त्या हप बते बोलायच मुलीस मुली सोबत बोलता ना जरा कम्फर्टेबल वाटततं ना. हम्म मी दोन पोरांसोबत बोललो त्यांच्यासोबत पाच पाच कॉल माझा कमप्लीट पण झालं कळलं पण नाय.
होय हा हा जरासा स्टार्टिंग स्टार्टिंग म नवीन असल्यामुळे काय समजत नाही ना हा. पाकलं म जास्त आहे गं त्यानी.
हा तस गाव मध्ये प्रॉपर.
राहायला हा हा तसलाव मध्ये पण माझ्या फ्रेंड स आहेत म्हणजे दिलेले त्यांनी त्या टास्क वर आहे हम्म झालेले. हा हा.
हम्म हम्म.
हम्म आहे दोघी जणी दोघींना तर सा साता तासगाव मध्ये दिलय.
हम्म. बहुतेक असं.
हम्म.
हम्म. प्रॉपर गाव सांगलीय आहे का तुमचं?
नाय नाय.
नाही नाही वडीर आहे बाग सांगितलं तुम्ही हा बरोबर बरोबर आलं लक्षात आलं माझ्या. कॉलेज कुठे विटयला होता.
नाही, नाही मी प लखी कॉलेजला होते.
हो तेच आहे लकी पोलीसला उलट पडत नव्हतं मॅडम मग तुम्हाला?
नाय, नाय मला दिलेला गवडीवाय बघाय अ, कुंडलचे
प्रॉपर कुंडलच हाय का तुम्ही? म्हणजे लकी कॉलेज काय तिथं जवळच हाय, कुंडलमधन, पलूस काय जास्त अंतर नाय हम्म आवरलं का, स्वयंपाक वगैरे आवरलं?
चालू आहे
म त्यातनच वेळ काढलाय व्हय, तुम्ही त्या गोष्टीसाठी
हा, म्हणून काल म्हणलेल ना, काल परवा तीननंतर काय फ्री असते ना? म ते बँगल्स वगैरे बनवत असते
हा, हा, हा, हा, म्हजे हेडफोन वगैरे घातला तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही
हा म्हणजे, म्हणजे बँगल्स वगैरे बनवते, आन नंतर तीन नंतर फ्रीच असते ना? मग काय तेंव्हा, काही काम वगैरे हाय, त्यामुळं म्हणलेलं ते नंतर करा परवा तुम्ही कॉल केला, पण तेव्हा बिझी होते मी बहुतेक, काहीतरी करत होत त्यांनी परत काय उचलानाभी, मला असं वाटलं की माझ्या भावाचं वगैरे कॉल आला असंल, मम्मी त्यांनतर भावाचा, मग मी उचलाच नाही, हा
आता तुम्ही प्रियंका सोबत, टोटल पाच कॉल कम्पलीट करा. तुमचं, तिज पाच, तिज पाच कॉल कम्प्लीट करा, म्हणजे लेडीज सोबत बोलायला, तुम्हाला जास्त असा वेळ घालवायला लागत नाही ना, पटापटा, पटापटा काय असल कुठं दिले, किंवा काय, तुमचं काय, म्हणजे तुमचं ड्रीम काय आहे, तुमचं मिस्टर काय करत्यात? अशा गोष्टी पटापट, पटापट बोलून मोकळ व्हा, आन तिकडनं फ्री झाला की मग, माझ्यासोबत तीन कॉल करा, मी तुम्हाला तीन कॉल कर
ठीक हाय, आजच्या दिवसातच करूया ना?
आजच्या दिवसातच, पर्यायच नाही
हो, हो आज लास्ट हाय ना, हा
हा, आज लास्ट हाय, आज तुम्हाला कसली व्यक् म्हणजे परिस्थितीत, पाच कॉल तुमचं मकी कम्प्लीट करून देतो, काय काळजी करू नका तुम्ही.
हा चालेल, हाय ठीक आहे, रात्रीपर्यंत जरी केल तरी काय नाय कम्पलेट, हंम, हंम, हं, काय थोडा वेळ इकडं, तिकडं थोडाच हाय टाइम, पण नंतर मग, थोड्यावेळान परत सहा नंत मग करेन, जेंव्हा टाइम असेल तेंव्हा करेन, हा, हा
प्रियंका मोकळीच हाय, तिला काय प्रॉब्लेम नाय आता तिला मी फोन केलता, हा तिचं पण अटेंड, म तिज पण कॉल आहेतच ना? मग मी तिला सांगितलं, हाय म्हटलं, आताच मी बोलणं झालंय, म्हणलं माझं, एका व्य आश्विनी म्हणून नाव आहे म्हटलं तू फोन कर म्हटलं त्यांना, पहिला साधा कॉल करायचा साध कॉल करून ती बोलल तुमच्यासोबत, आन म तुम्ही कनव्हरसेशन चालू करा.
चालतय, चालतय
हम, मग मी तिला, आता लगेच फोन लावून सांगतो, तुम्हाला फोन लावाय, आहे ना तुम्ही आता फ्री?
हो, फ्री आहे
हम, चालतं, तिला लगेच फोन करायला सांगतो, ती तुम्हाला साधा कॉल पहिला करल आणि मग त्या ऍप वरून लावल, पहिला ती तुम्हाला साधा कॉल करल.
बरं बरं बरं.
थोडासा संदर्भ म्हणजे क काय बोलायचंय काय मा माझा ओळख वगैरे सांगा माझा नाव सांगा रवि बरो म्हणून.
हा हा हा हा.
हां मग तुमचं बोलणं कॉलवरनं चालू करा त्या ऐप वरनं आता तुमला समजलंय ना कॉल कसा लावायचाय?
हो हो समजला मी डायरेक्ट तिथं हे केलं नंबर टाकला आणि कॉल केला.
तसच कराय तसंच करा.
हा हा.
ठीक आहे ठेवू का मग?
हा हा चालते हा ठेवा.